हॅलो,
पाऊस चांगलं चालू आहे का?
हो चांगला चालू आहे ना, तुमच्या
हो आमच्याकडें पण चांगलं चालू आहे.
हा का? पावसाने काय मला पण चांगलंय.
हो हो का?
हम्म
हम्म आमचे पण चांगले आहे.
हा हो का काय काय टाकलेल तुमच्या शेतामध्ये,
आम्ही सगळी सोयाबीनच टाकलेली.
हो का?
हम्
हम्म
आमच्याकडे तर पहिले रस्ताच नव्हता शेतात जायला. पण मग आमच्याकडें आमदार चांगला आहे ना, आम्हाला शेतात रस्ता बनवून दिला.
हो का?
हम्
हम् हम्
त्याच्यामुळं काही वाटत नाही आता पावसाचं पण शेतात जायला. नाही आम्हाला दुसऱ्याच्या शेतात
रस्ता चांगला असला तर मग काही नाही.
हम् नाही तर दुसऱ्याच्या शेतातूनच जावं लागायचं.
हा का?
हम्म शेतावाली पण जाऊ द्यायची नाही.
हा शेतवाली पण जाऊ देत. नाही समजा, आणि शेतात जायला रस्ता पाहिजे तर
हम्म पण आमदारनी दिला आता करून रस्ता आता उन्हाळ्यामध्ये हम्म नाही. आम्हाला पण परत माल आणायचा पेरणीला ट्रॅक्टर जायचा अडचण यायची ना, ह
हा आता शेतातून समजा माला तर मग जायला प्रॉब्लेम येत.
हम्म
हम्म मग तुम्हाला तर हे पण भेटलं असेल ते अ बॅगी आपलं
हो हो बियाणे पण भेटले ना, आम्हाला
हो का?
जे आमच्या तालुक्यात म्हणजे आमदारांनी भरपूर सुविधा अशा उपलब्ध करून ठेवलेल्या आहे. काही पण स्कीम आली दुसऱ्या तालुक्यामध्ये काही फॉर्म भरायचे वगैरे, भांड्याचे कशाचे पण त्यांच्याकडनं पैसे घेता आमच्या इकड आमदार एक रुपया सुद्धा घेत नाही. त्यांचा स्वतःचा माणूस पाठवतात आमच्या गावामध्ये.
हो म्हणजे त्यांचं येणं नाही झालं तर त्यांचा माणूस समजा आपल्यापर्यंत येत.
हा आपल्यापर्यंत येऊन आपले फॉर्म वगैरे भरून. आपल्याला काही पण सुविधा येते मिळवून देतात ते. आवाज का बर येत नाही? हॅलो!
कटला.
चालूये कटला नाही.
नेटवर्क ईश्यू आहे त्याच्यामुळे येत नाही. हो हो काय नेटवर्क इश्यू आहे ना आता पाऊस पण चालूये ना.
हम्म, पावसामुळच
हम्म.
पावसामुळे मग की लाईटीचा प्रॉब्लेम येतो. वारा असल्याच्या नंतर पण लाईट. हम्म तुटती ना.
हा लाइट टिकत.
हम्म.
हम्म हम.
मग काय चालू अजून?
हम्म?
काय चालू आहे मग अजून?
बास काहीच नाही बा हेच चालू आहे कॉल. घेणं काही करणं.
कसं वाटतंय काम कार्या ऐपचं?
हम् चांगलं आहे.
हम्.
हम्, चालेल मग ठेवू का? ह